हॅलो
हा त्याला काय काय म्हणलेस घालायचं सोयाबीन ला दही हळद
दही हळद आणि मीठ
दही हळद निमित् लिंबूतेन काय नाहीय ना
करणारस का का
हो य ते आता पाण्यात ना काढतो
हम् हम् निमून आहे मी हळद मीठ आणि हे लाव दही लाव दही का
दुहाय केन
हम्म
दही तात असते सारखं
हम् हम
फ्रीज नव्हता मागच्याच्या मागच्या पाडव्याला घेतला बघ
हम् हम्
अठ्ठावीस हजार हम्म, मोठा घेतलाय गोदडी. फाईव स्टार आहे, आणि दहा वर्षाची गॅरंटी आहे गं.
ह ह ह. मला पण घ्यायचायं तर कधी होतोय, कुणास ठाऊक घ. घ्यायचा.
होईल की, आमच्यात पण नव्हताच कि आत्ता झालाय.
तुमच्यात इन्कम तर आहे गं ट्रॅक्टरच तेन.
हम्म,
झाला काय स्वयंपाक?
स्वयंपाक नाही, ब कनिक मळली आणि सोयाबीनच ते भाजून घेतल, आता ते पाण्यातन काढून हे करतो की. पिळतो की.
फणसाचं काय फणस आणतात कधी तिकडं?
काय ते?
नसत मस्त विकतच घेतात.
मोठ्यानं बोल ऐकू येना.
फणस गं?
फणस नाहीत गं इकडं काय.
हम्म, ह फणसाचा कुरकुरीत तिकडे नाही, मी काल गेलतो तिथं झाडच होतं.
फणसाचं काय म्हणलीस?
कुरकुरी छान होतात गं.
ते कसं करायचं?
ते कच्च फणस असते की नाही. त्याचं गरं काढून चिरायचं असं कुरकुरीच्या शेपचं.
हा.
आणि तळायचं मीठ टाकाय जरा मिठाच्या पाण्यात पाणी जरा वतायचं त्या तेलाय जरा. थोडस आणि मग ते तळायचं.
हा.
आणि खायचं.
चांगलं होतय.
हम्म,
ह ह.
ह ह.
आणि काय?
काय नाही बघ करायचं खायचं, आत्ती जरा ते महादेवाच्या मंदिरापसलं गवत काढाय गेल्यात गवत झालयं. हा जवळच आहे, ते आम -आमच्याकडे आहे ना मंदिर मामा पूजारी आहे तिथलं.
ह ह ह.
म गवत लई झालेय.
ह ह.
आता आरडी संपली, आर डी चालूय ना. तू आरडी चालू करायची नाहीस का, त्या हिच्याजवळ गं?
कोणा जवळ?
हम्म, त्या
मोरे
कोण भरते. हा नाही ती पीगी भरत्या. हा ती किंवा ती ही भरते की ग. तिकडची उर्दू शाळे कडची आहे कि ती.
मोरेचीच की.
मोरी ची नाही ग ती. काय तिझं मधुरा तिच्या मम्मीचं नाव काय माहित पोरगीचं नाव मधुरा आहे बहुतेक तिला नवोदय मधुन हे झालत.
हा हा हा हां तीच तीच तीच मोरेचीच आहे.
मोरेची नाही ग ती
ते पिशवी पिशवी घेऊन येत्या बघ ती.
हा पिशवी अडकून येत्यात बघ.
कविता का काय तिज नाव
ती नाही. ती तिकडची ब्राम्हण गल्लीची आहे ती कविता ते माहितीे आहे मला ती माझ्या मैत्रिणीची मम्मीच आहे.
काय आरडीत काय फायदा असतोय. किती रुपये भरायच असते?
पाचशे रुपयच तर कर की महिन्याला पाचशे रुपये सेविंग राहते गं तेवढंच.
हम, ती किती वर्षांनी काढायची.
पाच वर्षान फुटते.
हम् हम्म किती किती मिळतात मग पैसे मग,
त्याला व्याज दर कसा असेल तस कधी दहा, पंधरा, बारा पाचशे रुपयेला मग आपली रक्क कम साठ होत्या. सत्तर, बहात्तर, पंच्याहत्तर पर्यंत येते.
हम् हम् हम् ह हम्म हम्म
हम्म
पाचशे ना कुठं साये पंचे तीस तीस हजार होते ना.
हा हा हजार ना हजार ना हजार न गं.
हा
हा ते तीस होते बरोबर आहे.
हम्म
मी हजारची केल्या गं.
होय, तुझं काय आता पगार येत असेल. बाई, आमच कुठं महिन्याला रेग्युलर येतात पैसे
आता किती झालं असेल धंद्याचं?
हम, हाय तेवढं सगळं दिलो. ह्यावेळी काय साठवलंय नाही. मला एक पैंजण केलंतो. ह्यावेळी जसं येईल तस, येईल तस देऊन टाकलंय कशाला पाहिजे त्याला, अर एकदा गाव झालं. हम्म,
भिशी तेन एखादी करायची नाहीस का, म्हणजे घरातल्या घरात भिशी तर टाकायचं एक पाचशे रुपये.
हम् तस येनच अजून दीड, दोन हजार रुपये आहे.
हा हा
खरं अजून करायचं आहे. भरपूर भरपूर तसं नाही का हजार बाराशे रुपयेच तर करायचं आहे. ह.
हम् हम्.
अरं लागत्यात कि ते पैसे हिकडं तिकडं तेन एक असतय होय काय. हम्म हम्.
पोरी मोठ्या झाल्या शाळेचा खर्च
तिलाच ड्रेस आणायला बाराशे रुपये गेले. खायाला, इकड तिकड गॅस गॅस संपला गॅस तला गेले परत शाळू घेतलं. किती साठ किलो शाळू घेतलं एकदम
हूं हूं!
परत त तेल घेतलं पाच किलो एकदम.
हूं हूं!
आमी लिटर आणि अर्धा लिटरच आनत होतो.
हम्म हम्म
चटणी केली. चटणीला दोन हजार रुपये गेले. मग सगळं असल्याला कस शेव या दहा किलो केलो. त्याला सहाशे-सातशे रुपये
किलो लई झालं की,
साडे सहाशे मग आमच्यात संमत्यात लगेच मागल्या वेळी तर सात तरआईन मिरचा केल त दोन वर्षा माग.
हा हा!
चौघांना सतरा किलोच्या
काय उपीट जास्त करताय का?
हूं मँगो च्या दोन किलो प्रत्येक फ्लेवरच्या दोन दोन किलो असा सहा किलो केलतो
हूं!
आणि बाकीच म दहा बारा किलो किती हे ज केलत, गोड लागतय जास्त गोड
गोड शिजवून हे करतायस दुधात न
हूं हूं!
मग दूध तेन घेतात चूला की
अर्ध लिटर हूं हूं!
हूं हूं!
जास्त ना
अर्धा लिटर काय थोडं झालं काय म
हे मी खात नाहीत आम्ही तीघ जनच खातोय नीच्या त मस तेवढं.
का?
कधीच असं कुस बिसकरून आम्हाला पूरत नाही म्हणून हूं पूर्ण सोडून दिले हिने खायच आता
काय करायचं वेगळा प्रपंच झाल्यावर तसच आहे.
हं मी खरं सोडत नसतो मला दूध नसलं म्हणजे त गरीब असल्यागत वाटतय. मला दूध लागते व्हयं एक दिवस जर दूध नसल तर चालत नाही मला
हं!
कुसकरून बीस्करून असं खात नाही तर इच्छा झाली तर पुढं पाहिजेल आहे.
हूं हूं!
चात न वा दिनस मदे चहा पूर्ण एक महिना बंदच केलता.
हा!
आत्ताच आणि चालू केला आहे. थंडी पाऊस लागल्यापासून जरा जरा पाऊस पडे गार हवा सुटली ना.
चान तोंडार उठतेय बघ.
नाही म्हणलं चे चेहरा क्लीन आहे खरं नाही असं उठत कर उष्णता वाढल्या मला ल हीट आहे ना भरपूर ईकड.
हा आणि ते वरं आहे ग तुमचं हा त्याला जरा वर ढाप्यातीन टाकायच नाही.
कशाच काय टाकत्यात न काय काय होत नाही काय वाट का करूपर्यंत दहा वाजे पर्यंत सगळं आवरून वैता ग ते करायला.
हू
आता भांडी पडल्यात बघ ब्लूटूथ चार्जिंग हाय का नाय कुणास ठाऊक चार्जिंग घालून हे करायला कानात घालून बोलायला भांडी पडलत.
कितवा कॉल हाय.
तिसरां
तिसरा नसल चौथा असल बघ
हूं चौथा चौथा बरोबर
हो!
तुला पण काय फायदा होत असतो त्याचा.
होय दोघींना पण फायदा आहे ग म्हणून बाहेर कॉल करायचा नाय आपल्या आपल्यातच कॉल कराय आता कसं आहे? तू कॉल केल्यास तुला त्याचा शंभर आहे, आणि ज्यांना रिसिव्ह केला त्याला ऐंशी रुपये हेत.
हूं हूं हूं हूं!
दादाचा अँड्रॉइड मोबाईल आहे?
होय.
मग त्यात पण त्यात घेऊ नको त्यावरन फॉर्म भरून फक्त अ हम्म तू त्यांच्या नावानं तुझ्या मोबाईल मध्ये चालू कर की
हूं हूं हूं बघते की परत
हा हा टास्क आला तरी चालतोय. आता काय आमचं सगळं पूर्ण होतय. टास्क नंतर आम्हाला कॉल केलीस तरी चालतय जरी हा टास्क करणार नसलीस तरी राहूदे पुढचे टास्क तर येतील ना
हम्म हम्म हम्म तुला दुसरां आलाच नाय व्हय टास्क अजून म
नाय नाय तो तवाचं कम्प्लीट झाला की आता सगळ्यांना एकदमच येणार भवतेक कारण हे कॉलिंगच सगळ्यांचं चालू आहे.
हूं हूं हूं हूं सेमच येतोय व्हय टास्क सगळ्यांना
हा सेमच यायला लागलाय म्हणजे सेमच आलय आतापर्यंत आता जे नवीन पण ऍड व्हायलेत त्यांना पण हाच राहिलेल्यानं लो लोकांचा हाच यायला लागलाय टास्क फक्त आम्हाला वीस वेळा कॉलिंग होतं आताच्या हयाला तीस वेळा आलय.
हूं हूं हूं हूं मग तुला वीस वेळा कॉलिंग केल्यावर मग तेवढे पैसे मिळाले.
हम्म त्यात आमचं चुकलं होतं ग पहिल्यांदा होतं आम्ही आम्हाला काय कळाल नाय. कुणी सांगितलं पहिला तीन वेळा कॉल करायचा ते तीन वेळा रिसी रिसीव्ह करायचा चौथ्यांदा उचलायचा असं म्हणत ते कॉलच चुकलं सगळं म आत्ताचं ह्यायला कसं चुकलं तरी ते घेत नाय कॉल करेक्ट दहा मिनिट झाल्यावरच बहुतेक घेतय वाटतं तेव्हा कस जरी झिरो सेकंड झालं- तरी ते घेत होत त्यामुळ असं ते माझ एक जवळजवळ एक दहा बारा कॉल असच झालतं माझं.
हूं हूं हूं म आता मी आता किती जणांना करू आणि
अम्म आता एक झालं अजून पाच जणांना कराय पाहिजे मग कार्तिकला एक कर
हं
नंतर अजून एक मी नंबर देतो त्यावर कर मला
हम्म तीन झाले.
आणि दादाच्या मोबाईलमध्ये ओपन कर
हम्म
अ दादा कामावर असताना बोलू शकतेत काय?
हम्म नाही.
ह म त्यांना संध्याकाळच खाली बसाना असं एक पाच तस एक बोल
हूं हूं हूं हूं
तसं झाल्या नंतर त्यांच ॲप तुझ्या मोबाईलमध्ये घे असं कर
हूं हूं हूं हूं काय मला ते त्याचा काही, कळालं नाही ह्यांच्या मोबाईलमध्येध्ये काय घ्यायचं मग ऍप.
हम्म.
हम् हम्.
जसं प्रोसेस केलीस ना तसच ते फॉर्म तेन भर ऍप घे आणि कॉल कर आधी कॉलिंग पाच कॉल झाल्यावर नंतर तुझ्या ह्याज्यात लॉग इन करून घे दादाच अकाउंट.
हम हम हं.
त्याला पण तुझंच बँकेच त्यान भरलीस तरी चालते.
ह हम ह. म सगळी प्रोसेस केल्या अस पैसे येत नाहीते्. हम् हम् हम्. मग किती आपलं एक दोन तीन चार पाच झाले.
कितवा आहे हा.
म्हणजे आसं नाही ग.
हम.
तीस कॉल व्हायला पास झाले ना पाच सख तीस सहा चा वेळा करायला पाहिजे. किती सहा पंचे तीस. हा मग करती तू तुला दोन वेळा. आणि ह्यांला हा किती चार झाले.
चार झाले आणि तिथं कोण घेते का बघ ऍप नाही घेतलं तरी मग. मग बाहेरच देतो मी नंबर
हम्. तर तर मी पण सांगतो मैत्रिणीला एका.
तरी ह्याना सांग त्यांच्या त्यांच्यात म्हणजे आपल्या आपल्यात राहते ना हे
हम्म.
जरी म्हणजे. त्यांना फक्त असं त्यांच्या मोबाईल वरन फॉर्म भरून.
हम्म.
तुझ्या मोबाईलमध्येध्ये जरी ऍप घेतलीस किंवा दादाच्या घेतलीस तरी चालतय बघ तसं.
तसं कसं घेता येत ते अँप मग.
येतय की लॉग इन करायला येते की ए झालंय बग टायमिंग. कट करून करा न एकदा
हम्म.